काय क
हो येतोय आवाज येतोय तुम्हाला येतोय माझा आवाज?
येतोय येतोय येतोय. नमस्कार आपण आज मैत्री या विषयावर बोलायचं का?
हो चालेल ना छान विषय एकदम
हो कधी न संपणारा विषय अगदी जिवाळ्याचा आवडीचा तुम्हाला काय वा तुम्हाला काय वाटतं मै मैत्री कशी अस वी असं वाटतं तुम्हाला?
हा, मला वाटतं कि मैत्री हि एकदम अशी असावी, की ज्याच्यामध्ये काहीच अ राग लो लोभ या गोष्टी नसाव्यात. जे हा, निस्वार्थपणाने केलेली मै जे असावी, ज्याच्यात म्हणजे तुझ्याकडून मला काही मिळा आवं म्हणून मी तुला मदत करेन असं नसावं, कधी ही वेळ प्रस् संग आला, तर नक्कीच उपयोगात यायला पाहिजे, मित्र असो मैत्रिण असो. कुणीही असो. म्हणजे सुखदुःखात जर-
सुख दुःख वाटून घेणारी पाहिजे. एका हाकेवर धावून येणारी पाहिजे. जे.
हा, सुख दुःख वाटून घेणारी मित्र किंवा मैत्रिण‌ असावी. असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
हम्म. मला पण वाटतं. मला जसं वाटतं की मला पण भर- भरपूर मित्र मैत्रिणी असाव्या. कधी वाटलं एक फोन केला की सगळं आपलं दुःख होई नवीन-नवीन काहीतरी आपल्याला प्रेरणा मिळेल. म्हणजे कधी वाटलं आप आपलं जेव्हा. मन जड असेल तेव्हा. एक अं.. कोणाची तरी मैत्रिणीबरोबर गोष्टी केल्या- चार शब्द बोलले की. आपलं मन हलकं होईल. किंवा त्यांच्याकडून आपल्याला एक. एखादं एखादा प्रश्न आहे की. सुटतच नाहीये काय करावं कळत नाहीये. मग अशा वेळेस कधी वाट- वाटत की आपल्या घरच्यांना नको आपण सांगायला, त्यांना नको किंवा आपल्या नातेवाईक त्यांना नको मग अशा वेळीस कोणाला आपण सांगणार की जिथून आपल्याला खरोखर - म्हणजे त्यांच्यावर सोल्युशन पण मिळेल आणि आपलं म्हणजे गोष्ट ती खूप- पण राहील किंवा म्हणजे काय आपल्याला जी नसेल सगळ्यांना सांगायची ती एखाद्या मन ना फोन ठेवेल तर ती मैत्री असते. म्हणजे अ प्रसंगी. धावून पण येणारी असते, प्रसंगी आपलं मनातलं समजून घेणारी, आपल्याला योग्य योग्य मार्गदर्शन करणारी अशी मैत्री असावी. आणि नशिबाने अशा मैत्री आपल्याला, मला मिळाल्या... तुम्हाला पण मिळाल्या असतील!
हो मग, मला तर लहानपणापासूनच मला- खूप चांगल्या मैत्रिणींचा सहवास मिळालाय. काही-काही मैत्रिणी होत्या भांडखोर!
हा, हो मग! असं पण पाहिजे ना काहीतरी फोडणी-
हा, सारखं कसंय माहितीय का, गोड-गोड खाऊन पण माणसाला कंटाळा येतो ना! काहीतरी तिखट, मसालेदार काहीतरी हवंच असतं ना. तशा टाईपच्या त्या मैत्रिनी. होत्या.
हो ना, अशी मैत्रिणींमध्ये एखादी अशी असावीच. म्हणजे जरा तडका दिल्यासारखा होतं मै- मैत्रिणीला. तेव्हा ती नसल्यावर ते आपल्यालाच. थोडी मजा पण येते बाबा! ही अशी कशी करते, ही असं करते, तीच असं करते. आपल्याला पण खोड्या काय कमी नसतात. एक विषय बायकांना असं खूप असतं की. जरा गोष्टी पिंग करायला एक मैत्रीण - की येवढं कॉसिपिंग होत की. विचारायलाच नको.
हो बरोबर, बरोबर! बरोबर, म्हणजे कसं असतं, काही काही मैत्रिणी अशा असतात कि. त्या निंदा करत असतात. आपली आपल्याला खरं तर त्यावेळी त्यांचा राग येतो. कि हा काय आपल्याला सतत नावं ठेवतात, आपली निंदा करतात असं. पण जरा आपण आरशात बघितलं ना, तर असं वाटतं ती बोलते ते. खरंच खरं आहे बरं, आपण आपल्यात ती सुधारणा करायला पाहिजे. म्हणजे मी तर म्हणते ते म्हणतात ना, निंदकाचे घर असं शेजारी हा तशी एखादी अशी निंदा येणारी मैत्री असावी.
बरोबर निदान आपल्यातल्या त्रुटी दाखवून देईल. आपल्यामध्ये पण तेवढी क्षमता पाहिजे. की थोडसं ते अ हसण्यावरी घेऊन आपण आत आपल्या आपल्यामध्ये काहीतरी बदल करून घेण्याची आपली क्षमता हवी, की बाबा खरंच ही मी सांगितलंय ते खरंच असेल तर आपण थोडसं हे बदल केला तर आपल्यामध्ये आणखी जास्ती सुधारणा होईल. आपलं वागणं लोकांना आवडेल. म्हणजे आप आपल्यामध्ये खरंच तो दोष असेल तर आपण दूर केला पाहिजे.
बरोबर बरोबर बरोबर हा
त्याच्यासा कधी कधी मज्जा मस्ती करण्यासाठी पण पाहिजेत मैत्रिणी घरच्यांबरोबर ते वेगळं असत विषय एक विश्व वेगळं असत. आणि मैत्रिणींनं बरोबरचं विश्व एकदम वेगळं असत. म अशा वेळेस वाटतय मैत्रिणींनं बरोबर गेल्याव र जावं कधीतरी दूर मस्त एक दिवस ट्रीप काढावी. सगळं रोजच्या रुटीन मधंन बदल व्हावा ह्याच्यासाठी मैत्री खूप जरुरीची आहे.
हो हो ह मलाही वाटत कधी हे कसं आपण रोज चच आपलं घर, संसार, मुलं हे सगळ्यांच नाही म्हटलं तरी थोडसं मना वर ताण ये तोच, आणि आपण आपल्या मनातल्या गोष्टी ना ते जास्त करून घरच्यांना नाही सांगू शक सगळ्याच म्हणजे काही सांगतो पण इमै त्रीण अशी एक गोष्ट असते ना की जीला आपण सगळं सगळं सांगू शक तो मनातलं. आणि ती जर चांगली असेल मैत्रीण तर ती नक्कीच आपल्याला त्यातून अ चांगला सल्ला देईल. त्यातूनं अ बाहेर पडायचा मार्ग सांगेल.
आणि चांगलं वाईट आपण सगळं शेअर करतो तिच्याबरोबर म्हणजे अगदी कोणाला वाक्य आपण घर घरी सुध्दा आपल्या आईलासुद्धा किंवा बहिणीला सुध्दा एखादी गोष्ट नाही सांगणार पण आपल्या मैत्रिणीला ती गोष्ट आपण हक्काने सांगतो.
हो हो हो नक्कीच. म्हणजे मी तर म्हणते की शंभर मैत्रिणी नसल्या तरी चालेल पण एक दोन तरी हक्का च्या मैत्रीणी आपल्या नक्की असाव्या. की ज्यांच्याकडे आपण मनातले हितगूज सांगू शक तो नाही का बोलू शकतो आपण मनात
होईना पण आपण त्याच आपुलकीने त्याच जिवाळ्यानी तीच ओढीने आपण त्या शी गोष्टी करतो, भले रोज आपण काय आप पल्या मैत्रीणीना रोज भेटत नाय, किंवा रोज फोनसुध्दा आपण करत नाय, पण एकदा कधीतरी फोन आला की आपल्याला इतका आनंद होतो की वेळ कसा निघून जातो त्या गप्पांमध्ये ते कळत सुद्धा नाय. किंवा कधी भेटले आपण मैत्रिणीला त असा वेळ जातं, दोन मिनिटं बोलू म्हणतो आणि कधी अर्धा तास एक तास होऊन जातो ते कळत नाही आपल्याला
खरंय खरंय खरंय म तो एक आनंद वेगळाच अस तो ना लहानपणी मैत्रिणींबरोबर बाहेर म अ छानपैकी गार्डनमध्ये जायचं तिथे अ मस्त मौज मजा करायची त्या सापशिड्या खेळाय
खर लहानपणीच्या तर मैत्रिणीनं बरोबरच्या गंमती खुपचं छान आहेेत अ ह. ना ते खेळ वेगळे सगळे खेळ आता पण आठवले तर किती छान वाटतं.
खूप छान वाटतं हो तीज जत त्रा आल्यावर म्हटलं की हे असं झुले असायचे. त्या जुल्यांवर उंच उंच जाय ते त्याच्यावर अशी मैत्रिणी असल्यावर किती मज्जा यायची नाही का? हा तस ते मेरी गो रांउड पण होत त्याच्यावर असं फिरायचे आडव्या आड
हो मैत्रिणी मैत्रिणीचा हा त घट्ट धरायचा आणि मग करायच सगळी धमाल. फुगळ्या नंतर नागपंचमीला फुगड्या खेळायच्या मग झोके खेळायचे गणपती हं मध्ये तेच तोच आनंद परत नंतर आ कधी कधी आईला न सांगता गपचुप दुपारी जायचं मै त्रिणी बरोबर फेर फटका मारून यायचा.
हो बरोबर. बरोबर आत्ता म्हणजे एवढं नेम म्हणजे आधी सारखं भेटगाट होत नाही पण तरी आपल फोनद्वारे वगैरे आपण एकमेकिंशी कॉन्टॅक्टमध्ये अ असतोच ना आणि तस कस एकेमेक सुख दुःखात पण आपण एकमेकीना मदत नक्कीच करतो म्हणजे चांगली मैत्रीण असेल तर ती नक्की आपल्या सुखात पण येईल आणि दुःखात पण पहिले धावत येईल. आणि आपली समजूत काढेल नाही का म्हणजे त्याच्यामुळे आपलं दुःख हलकं होत जगण थोडं सुसह्य होत या सर्व गोष्टी खूप आवश्यक आहेत.
बायकांच्या ज अ हो ना आपल्या म्हणजे बायकांच्या हच्यात कस होत आयुष्यामध्ये की लहानपणीच्या मैत्रिणी सगळ्या वेगळ्या राहून जातात आ पण सासरी येत मग तिथे आपण नवीन मैत्रिणी तयार करतो पण त्यांच्याबद्दल पण आपल्या मनात ओढ जुन्या मैत्रिणींबद्दल पण तेवढीच असते नवीन मैत्रिणींमध्ये पण प्रेम तेवढंच अस त म्हणजे असं नाही की नवीन झाल्या म्हणून आपण जुन्यांना विसरून नाही जात. कधीतरी त्यांना पण भेटावं ते त्या खूप वाटत असत आता या ह्यच्यामध धाकादक्तीमध्ये आप भेटणं नाही होत पण तरी खूप वाटत ना की जुन्या मैत्रिणींना भेटावं ते जुने शाळेे दिवस आठवावे हो खूप खूप आठवणी असतात त्यांच्याबर
खरंय खरंय आणि मला तरं अस वाटतं बरं का मला असं वाटत मैञिण म्हणजे फक्त बरोबरीची असते अस नाही मैञिण आपल्यापेक्षा वयाने लहान पण असू शकते आपल्यापेक्षा वयाने मोठी पण असू शकते म्हणजे जर वयाने मोठी असेल ना तर ती आपल्याला सल्ला देईल. कि नाही हे असं नाही असं केलं पाहिजे समजा उन्हाळी पदार्थ करायचे तर ती मैत्रिण आपल्याला मदत करन की नाही असं बन हे बनव ते बनव किंवा मग अ हा. मदत करायला ह किंवा घरात काही अडचण झाली प्रॉब्लेम्स झाले तर ती आपल्याला चांगला सल्ला देऊ शकते.
बरोबर.
आणि वयाने जर आपल्यापेक्षा लहान असेल तर आपण तिला सल्ला देऊ शक तो किंवा असं चूक झाली तुझ्या हातून
बरोबर मोठ्या बहिणीच्या हक्काने आपण तिला सांगतो ना. की असं नाही करायचं तिला पण माहितीय आपण आपलं ओरडणं पण तिला वाईट नाही वाटत कारण तिला माहितीये की आपल्याला मोठ्या बहिणीच्या हक्काने ओरडतेय म्हणून.
हो.
अम्म.
म्हनुनच आपण तिची चूक सुधरायला मदत करतो तिला.
बरोबर आपण तिची चूक सुधारायला सांगतो आणि आपल्याला पण नवीन काहीतरी शिकायला मिळतं आपल्याला पण वाटतं की आपली खूप जवळची व्यक्ती कोणतरी आहे आपल्यारोबर आपण हक्कान ओरडु शकतो काने प्रेम करू शकतो
हो, हो हक्काने हिंडू फिरू शकतो आपला परिवार त्यांचा परिवार असं सगळे एकत्र येऊ शकतो आनंद वाटून घेऊ शकतो
हो ना त्यांची मुलं आपली मुलं म्हणजे भावा बहिणीसारखी राहतात कारण ते नातच वेगळं असतं ना मैत्रिणींच हक्काच
हो, हो हा तर अशा पद्धतीने मैत्री हा कधीच न संपणारा विषय नाही का
आणि मैत्रीविषयी गप्पा पण कधीच न संपणार आहेत तुमच्याशी गप्पा शेअर करून हो ना मला पण खूपच छान वाटत धन्यवाद!
ह्